हॅलो... हॅलो..
हॅलो
हां बोला,
हां बोला, हा बोला ना.
बोला ना ताई काय म्हणता, हं काय करताय?
काय नाही, तुमचे ते हफ्ते झाले का सी. आय. पी. वगैरे कम्प्लीट?
''हो झालीत ना, काही बाकी राहिलेले आहेत बघू म्हंटल मग आता चेक लावायचे गटांचे. ''
हां, आणि मी काय म्हणते ते पीजीचं काय होतं हेरमवा- लग्न झाली नव्हती का परत पर, आणि आप- ''आपल्या अकाउंटला टाकलेलं होत, ते पण मी हे लावले नाही का चेक, '' हां
हा, म्हनजे तू त्याला सांगितलं होतं. म- काल करून द्या म्हटलं इ-
''ज्योतिताईने आमचा बी पीजीच काढून दिलेलं आहे व्याज, अकरा हजार आठशे काहीतरी आहे. '' तेवढं व्याज भरून दे म्हणे,
''हा ना, माझं भी तीच म्हटलं, मग त्यांना म्हटलं आकडे काढून द्या, मग मला चेक लावायला प्रॉब्लेम नाही येत ना मग. ''
हं, साहेब म्हनीरायंता नोटीस काढा, म्हनतं मी काही ना सांगेसे नोटीस, ''चा काढा माल नाही का टेन्शन, नोटीसा बी काढात, म्हणा ग्रामसंघ कसाले काढीन उद्योगशी कसाले काढायीन म्हणत. '' ''प्रभाग नोटीस काढायी का, या काढती म्हनत नोटीसा काढी द्या बिंदास नोटीस, '' ''काडा म्हणजे काही कोणलेस फरक नाही पडाव म्हने, जे कॅडर राही का त्यांना मान आम्ही करसूत म्हने. ''
हां
''म्हणत करा ना बिंदास कट करा, म्हणत माल काय सगळासले लागी मले थोडं लागावशी. ''
''तुम्हाला हिशोब काढून द्या, हिशोब काढून द्या, सांगतोय ते हिशोब पण नाही काढत म्हणत तुम्ही. ''
''काढून ठेवलेले आहे तिने, तिथ फोटो काढून आणायला पाहिजे होते ना, ''
मग कुठे का मला म्हणे, नाही पहिला हिशोब काढून दिला तर चूकलेला आहे म्हणे, माझा एक- ''चेक लावला गेलेला आहे मग, काही बाकी राहिलेलं आहे म्हणे मी नवीन हिशोब काढून देते. ''
पीजी काढतात, म्हटलं तुम्हाला पीजीची रक्कम केव्हा दिली होती माहिती हाय का, सगळ्यात शेवटी माझा पीजीला सगळ्यांना दिली गेली म्हट- त्याच्यांतर तीन महिन्यात पैसे भेटलेत म्हटलं, तीन चार महिन्यात म्हटलं. ''मग सगळं सर्व शेवटचा पीजी माझा आहे, म्हटलं कस काय तुम्ही रक्कम ओढून राहिलीय म्हटल. ''
काढून द्या एक-एक-एक करू द्या म्हंटलं मग वर्ग,
नंतर परतफेड चालू केलेली म्हटलं. लगेच थोडी परतफेड आहे म्हटलं त्याची म्हटलं. काहीच बोलली नाही ती. मला म्हणे अकरा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी का काहीतरी होते. हे भरून दे म्हणे. मग नंतरचं पाहू म्हणे काय हाय म्हणे. म्हटलं मग नोटीस काढायचं ना काढू द्या म्हण हातात नोटीस. टाकी द्या म्हणतो नोटीस म्हणतो सगळ्यासन म्हणतो.
हं. हा.
एल जी चा काही विषय नाही. एल जी ची काही परतफेड नाही.
हां.
मग, दो एक लाख वीस हजार आल नेले होते ना. मी काय म्हणते एक लाख वीस हजारचा चेक काढला होता का मी? एक लाख दहा हजारचा काढला होता एल जी चा ओ?
एक लाख दहा हजार होते गं.
दहा हजार टाकलेलेत ना. सर मला वीस हजार बोलले पण. सर मला वीस हजार बोललेत.
नाही एक लाख दहा हजारे. येताना र क्कम हिबा, किती आलेली माहिती आहे का? एक नव्वद आलेली वाटत ती. मग ऐशी ऐंशी एक चाळीस चाळीस हे दोन ऐंशी झाले.
हं.
अन तुझे एक दहा झाले. मग एकशे एक नव्वद बरोबर झाले ना
पण मग मला सर तर एक लाख वीस हजार, कारण की मला ते टेम्पोवाल्याचं भाड द्यायला लावलं ना अडीच
नाही ए आई येताना रक्कम एक अं एक करम
पण तिने तिकडन टाकलेली नाही ना. ते ते मी सरांशी बोलेन कन्फर्म करेल. की सर मला त एक लाख दहाच हजार दिले. तुम्ही तर मला वीस हजार बोलले. मग अकाउंटला टाक ताना त्यांनी एक लाख दहाच हजार दिले. मला कारण सर त्या दिवशी बोलले ना, ताई म्हणे आपल्याला एल जीचे एक लाख वीस हजार आलेलेत ना म्हणे. त्याच्यातून त्यांना अडीच हजार रुपये तुम्ही देऊन द्या. मग मी तुम्हाला बिल करून, तुम्हाला नंतर काढून देईल म्हणे. मग मी त्याला अडीच हजार रुपये देऊन दिले ना टेम्पोवाल्याला.
हां. मग काय विषय असेल तुमचा काही माहिती नाही बाई. पण मा एक नव्वद आलेले होते ते.
हं. त्याचे काय परत फेड बीड काही बोलले नाही मला. काही त्याच काही, मग आता डेमो लावून द्यावा लागेल. नाही पैसा परत. त डेमो त लई ठेवणा पडे. एवढा पैसा कोण देस आपले बरोबर शे का नाही? ते टाक्या टुक्या लई न उसली घेण पडे दोन चार हजार रुपये. मी काय नुसत्या टाक्याच घेतल्या ना. बाकी काही घेतल्या नाही, बेड घेतली होती तेव्हा.
हं.
म्हणलं कन्फर्म करावं लागेल मग ते.
हा ते कन्फर्म कर बाई तुझ्या पद्धतीने, कसं काय ते. हं, चालेल माल बी ऊ सोममारी सगळी गटांशी चेक लावून देते. एकदाचे ट्रान्स्फर करून देते जेवढे असतील तेवढे. डोक्याला तान एक एक कट, एक एक ट्रा कमी करून द्यावा लागेल ना ट्रान्सफर मारून. आता गटांची चेक जमा करून घेते. आणि देते लावून. दोन दोन एक का अशे ना म्हणजे मग टेन्शन नाही भा असं.
हं हं हं.
ते बी राहिलं का मग आपल्याला बी हे नही.
मग बरोबर हाय ना. हं. मला नाही माहित, कुठे गेली ती? हं. अस हा पेन घ्या तुमचा. एक एक एक एक कस काव काव काव काव चालुये. महा त आज नुसत थर आराम नाही झालं आणि काम बी नाही झालं.
नाही शौर्याला सोडायला आणि काही काम होतं बँकेत?
हा हम हा.
ह त्याच्यामुळे गेलेली होती.
हा हा
तीच सह्या करायच्या होत्या म्हणून मी त्या भाऊला बोलवलं होतं. काय तर डोकं लावणार ना ते मार्च एंडिंग ना, चालते. हॅलो हॅलो